हो बोल की बाबा काय म्हणत तुस.
हॅलो का.
हॅलो बोल. मी काय बर आहे तू काय म्हणतो.
तुला विचारलं हायच कुठे.
अरे घरी आहे आता.
हा हा तेच वाटलं फोन बिन करत नाही.
बाकी सद ना फोन. नाही अरे टाईमच नाही आता सांगतो आज. आज दहा मळ्या लावल्या काल दहा. टाइमच नाही आत्ता ब आत्ता फोन घेतला आत्ता. आ मग टॅक्टर आहे ना रे.
अरे वा वाह अरे म शेतकरी रुजलाय त्या शेतात.
माणसं केलेली आहेत तर काय उद्या बघतो उद्या पुूरं करत. तू कसं पण कंटा आला. अरे सकाळी सकाळी फोन ठेवलेला.
ह का.
काल तो.
आपल्याकडे टुर्नामेंट आहेत. पॅम्प्ले टॅम्प्लेट बघितलास काय.
नाहीय.
अरे मी ठेवलं होत तुला पाठवतो परत तदा. अं अंडरम रबर बॉलच्या आहेत. हम्म हम् तुमची टीम येत अस ते बघ.
चाल सांगतो आमच्या टीमच्या ओपनर बेपनर म्हणजे इकडच्या आहेत.
हा हा नाही तर तूही आपली आपल्या हॉस्टेलची टीम घेऊन जाऊया हम् हम्म. तू गरजेच आहेस रे तू मेन बॉलर आहेस आयकॉन बॉलर आहेस माझा.
तू बाऊ असताना कोण मॅच हरणार.
नाय रे नाय रे एक होता पण तो खेळाडू रुसलाय रे.
होय काल रुसरला हा काल तू कायतरी बोलला होता.
हा म ते काय विषय झाला तो मला म्हणतो तू येत नाय तू असं करतोस म्ह तू आता ऐकाय लागत नाय अग हा म हाय म्हणलं आर माझी पण कारण असतात रे कायतरी घरी जाण्यासाठी मी आधी नाय व्हय नाय व्हय करत होतो आणि अजून पण माझ सहसा फिक्स नाय तिकड जायचं हा हा
म अलंबी खाल्लीस की नाय.
हा
अलंबी
अलंबी नाय मशरूम नाय अजून आता घरी जाईन तेव्हा समजेल मशरूम आणलेला हाय घरी काढलेलाये का.
आणि आज आम्ही काढली म्हणजे त्यातून दुपारी गेलो होतो ना हच्यातून. भरपूर काढले.
तो मी पण काय घरचे कधी आणतील तेव्हा आता आमात जायला लागेल ना पहिलं.
होय.
हम्म हम्म.
पूर चांगलाच भेट
टाकळा भेटायला सुरू झाला काय रे.
टाकळा हाय भरपूर हाय तू किती हाय वयसा आमच्या रस्त्याच्या बाजूने सगळा टाकलाच हाय.
होय टाकळ्याचा स्टॉक भरपूरच हाय रे टाकळा हवा होता टाकायची भाजी इकडे भेटत नाय ना हॉस्टेलला.
ह हॉस्टेल ला करू काय मॅनेजरला देत आण ते एकदम भरून सगळं गोन
गोन्ही भरून धार आणील तेव्हा मॅनेजरला दे
हो.
हा कारण टाकळ्याची भाजी खायची आता खूप तलब आलेय.
हां तू अर्ध शेगुल बग मिक्स करूया.
तस बघू सगळ्या साट इकडं कुठं घरी घरणं आणवा लागेल.
बस सांगोवाडीत काय कमी येत.
आंगवाडी हा खरा फांदी तोडून आणु.
आणि प्रथमेश कडून पाल्याची घेऊन यायची मग अर्दी मी
हा प्रथमेश कडे सहा ते रिमिक्स भाजी कायतरी वेगळंच ट्राय करायचां म्हणतोयस.
मा पालक पण त्याच्यात
ह कुठला लाल पालक
लाल
तुला जगायचं असल त सांग तस सगळ्या एकसात टाकून काय ते वरचं तिकीट लवकर बुक करायचं म्हणतो वाट
नाय उलट पौष्टिक ये त्या जिमवाले हाय ना आपल्या इकडे त्यांना दे अरे जिमवाले आहेत बघ आणखीन बाय--. बीशेब चांगले मारतील.
हो हा त्यांना देऊया त्यांना देऊया आपण नको खाऊूया.
हा.
तेचं म्हंटल तुला. हा त्यांची उतरते ना लगेच?
हा.
त्यांना पहिलं देऊया आधी. आणि त्यांच्यावर काय उपयोग होतो हे बघितल्यानंतर आपण खावे. आ काय कशी आहेस काय हाय
त्या दिवशी हाय अशी एक पडवी सारखी हाय आणि आरसे लावलेले आहेत पुढे.
आणि सामान विमान उचलणार काय हाय का असं सरळ?
आहे सामान आहे तसं दिसलं थोडंफार दिसलं.
तू काय वर्कआउट बिरकाऊट करणार आहेस की
होते की आपला तो प्रणयने.
हा तू जाणारेस की नाही?
मी, ही देसी बॉडी बरी हाय.
देशी बॉडी खाऊन पिऊन मस्त राहायचं, आणि झोपायचं. ह ठीक ये ठीक ये. तरी म्हंटल आज कॉलेजला नाय आलेला आज.
परत को ए, अरे परत कोरोना आला म जिम बंद झाले, म माहीतीयेत ना?
हा, बॉडी बिल्डर वर गेला.
स नकोच नकोच काय भरोसा नाही आता या जगात. कधी पण काय पण कोरोना बिरोना येऊ भयानक व्हायरल सगळं जिम बिम बंद व्हायचा.
हा हा.
मोठे मोठे मोठऊ हा मोठे मोठे भले भले
आम्ही आम्ही काय चीज हाय. आरे काय कुठे फिरतो कुठे आवाज येतोयं मागनं.
अरे वारा आहे रे भरपूर वारा
आज वाराच हे पाऊस नाहीचाय आमच्याकडे. माझ्या वतीनं असा प्लॅन असेल कि त्यांना पुढे घेऊन चाललं आहेत.
अरे अरे अरे सिद्धा ना सिद्धाला सांग. तो कि वर त्याच्याकडे नुसता वाराच चाललाय पाऊस पडतच नाय. असं वाटतं की घर उडून रायलेत आता.
नाहीत काय आरे आमच्या इथ
हा. ते सगळे भाऊ आणि सिद्धबा आणि सगळे आले रूम बघतात तर काय आडगळीची रूम
होय आल्यात सगळे?
हो सगळे आले, तुमची नाही दिली. तुम्हाला नऊ नंबरची दिलीय, तुम्हाला साफ.
पण दिली काय साफ करून? हा शिफ्ट केलं न बा ने सामाय.
हा बानेने एकट्यानं केलानं. तुझी आठवण काढतं होता. तुझी आठवण काढत होता बाने.
नाही त कोण माझ्याशिवाय कोण त्याला मदत कर आरे हे, आमं आमचे दोन रूममेट तुला माहित हेत ना?
हो हो त एक तर रूममेटच स्थाईकच झाले ना तिकड
होय आणि तू दुसरा आहे तो काय कसा काय पळून जायच बघ आता शोधीत राहत कॉड ते देवयारकी च बुक फाडून काहीतरी टाकतोय देवेंद्र सारखी
तूच कररा आ म बोल आखि काय आहे. आ!
काय ना अरे ऑ डबी आज भरपूर तुला बघतो पाठवून देतो
हो पाठव, पाठव आणि मळ्या किती राहिल्या त म तुज्या लावायच्या.
आता किती. पाय तु उदया
हा हा उद्या संपवा ना सगळं
हा ते न अंगरातून न्याये
अंगरधुनी हे
हा.
चालत चालत बघतो सगडं कालेजला पण वर जावं लागत रे.
होय.
हा आज ना आज गेलो आज राहिलो झोपून हवा.
कधी कधी कॉलेजला पण जायचं लागतं रे. जावच लागत कधी, कधी, कॉलेजला जावच लागत.
हो हो आम्हाला दर रोज जाव लागतं रे आमचा काय दररोज
बाकी कॉ कॉलेज मध लेक्चर काय रेग्युलर होतात कि
आज तर सगळे लेक्चर झाले आम्ही गेलोलो नही त्या म्हणले लेक्चर झाले सगळे.
सगळी?
हा परब पण आलेला ती सुजाता पण आलेली. हिंगवलेन पण घेतलान
एसडीपी ती पण आली होती वाटत एसडीपी
आठव दुपारनंतर गेललो कस झालं दुप पार नंतर मी निघालो होतो जायला पण कालच्या मंथनची ना गाडी पंक्चर झालेली. अरे त्याची झाली घरणच कायतरी येताना गाडी पंक्चर झाली, आणि मग जेव हेलो हेलो आणि मला सांगतो गाडी पंक्चर कांयला दोघांनी जायचं मतल दोघांनी जायचं म्हणजे ते तुझा टायर पूर्ण फुटणार.
होय!
हं तरी म्हणत होता, चल जाऊया काय नाही, काय नही होणार, त्याला म्हटलं एक त तू तरी जा नही त मला तरी जाऊन दे! सरळ नेऊन तुला आणतो तर तो म्हणाला तूच जा? आणि जाऊन बघतो तर काय वैभवाडी बंद दुपारची पण
हा आज बंद
तेच लाइटीमुळे
लाइट आज पण नाही हॉस्टेल ला.
होत नव्हती, आता संध्याकाळी आली सात वाजता, ती पण परत जाते येते, आणि परत आली आता.
मोबाईलवाले आहेत ना मंथन, मंथन किती वाजता उठला आज.
ऊठला हा तो काय जेवायलाच डायरेक्ट ऊठला.
हूं! हं हं ते पाऊस पण जोराचा होता रे पूर्ण घरा म्हणजे बाहेर निघाला आणि पाऊस आला पावसाला भिजलो
ह भा ते भा सिद्धार्थनी धप्पाच भेटला अस तिना डारेक्ट
धप्पा हा म्हणजे त्यांना भनक थोडी लागलेली म्हणजे सागरन काय सांगितलेलं भाहूला कि थोडीशी घाण झालेय इकडे येऊन बघ सागऱ्याला चांगला चोपला नाही मी थोडी. ही थोडीशी आहे का.
सागरकत लावायचीती काडू.
हा अरे आणि उचलून सामान पण उचलून ठेवलेलं नाही ना तिघं जण झोपतात तिथे ते. हा.
त्यांचं सामान तसच होतं बॅगे बगे तसेच होते.
बॅगी बगी सगळ्या आणि ते हे पडलेले गादी बदी खाली पडलेल्या हा हा मग आता ते इकडे आ त्या रूम मध्ये झोपणार चला खाली लादिवर त्यांना चटई टाकून देत झोपती सगळे.
अ पेपर कधी उद्या
आं!
पेपर उद्या आहे की?
त्यांचे पेपर सुरू होणार उद्या थर्ड इयर वांल्याचे आणि दहा तारखेपसून सेकंड इयरवाल्यांचे हम्म हम् आपले आता सेशनल म्हणताय अ सोळा तारखेकडे आणि मग त्याच्यानंतर म्हणजेच्यात त्याच्यात दहा दिवस जातले रे सेशनचे थेरीचे हो मग प्रॅक्टिकल होणार मग त्याच्यात वीस तारीख येल असं म्हणतात जुलै ची आणि. त्यानंतर दहा पंधरा दिवसानंतर मग सेमिस्टर लावतील असं म्हणतात
म्हणजे आपला मरय बर आहे मग आपल्याला सुट्टी मारायला नंतर. तर पंधरा ऑगस्ट सर तरी जायला पाहिजे भावा.
हा अरे नाही वीस वीसच्या वर जाणार तुला सांगतो कसं बघ पहिलं तर ते. घेतल्याने तर पहिले थेरी होणार आणि त्यानंतर. तर ती प्रॅक्टिकल घेतली जाणार त्यात जाणार एक वीस एक दिवस. आणि दहा ऑगस्ट. आज घेत नाही सांगतो सेमिस्टर त्यामुळे ती दहा ऑगस्टच्या नंतरच जाणार सेमिस्टर अक्का म अका महिना
हा
पूर्ण आका महिन्यात येतच जाणार
चाल
हम हम म्हणजे पुढं एक महिना पूर्ण सुट्टी महाराजी गणपती नवरात
मी डायरेक्ट नवरात्र दांडे खेळून त्याला
चालतय बाकी ठीक ना
हा ठीक
ये बाबा काय ते टाक बिकळ गोणी भरून ये हा हा ल
हा चालेल
चल म ठेवतो
हा चल